हॅलो हा
हम्म काय करायलायस
झोपणे
हॅलो
हॅलो
हा काय करलायस
झोपलोय म्हटलं
झोपलायस होय
वोय तु
मी बसलो टी व्ही बघत बसलेले
हा
मग म्हटलं फोन करूया
हम्म हम्म
हम्म जेवलास का नाहीस
जेवते कठलं काय आत्ताच पण उठली
आता झोपून उटलायस होय
होय
सुट्ट्या पडल्यास म्हणून निवांता येईस
होय होय सुट्ट्याय आध घ्या सुट्ट्या पंधरा तारखेपर्यंत
हा
जितन काय रेगुलर आहे ते आहे च
हम्म हम्म
हम्म, तुमचं बरंय डिगिरी बिगेरी झाल्या.
होय आता आम्ही जॉब शोधायला लागलोय
हम्म भेट भेटायला ये मग?
होय तुमच्या इकड नाही काय कुठं?
आमच्याकडे इंडस्ट्रीएरिया आहे कि तिथं विचारून बगयला पाहिजे
हम्म हम् मग खरं हो तरच म्हणजे काहीतरी सुविधा वगैरे म्हणजे काय आहे काय कॅन्टीन वगैरे किंवा
डबा असतात की पुरवणारी डब त्याचा असतात रूम्स आपण बघायला लागतात
डबा असतात त्यांचा
असत्यात कि.
बरं बरं
ते कॅन्टीन पण नाही कि ढीग आहेत कॅन्टीन कॅन्टीन आहे. खानावळ आहे.
हम् एरिया कस आहे मग तिथला, म्हणजे
बिहार सगळी बिहार आहेत जास्त करून मग तिकडं पलीकडडेच आहे शेतात तिकडे त्यांनी भेटतात ति असं हे जरा
हो खरं या जायचं म्हणजे कसं चालतच का म्हणजे म्हणजे जवळ आहे असं.
जवळ आहे की जवळ एक दोन किलोमीटर असते एक किंवा दोन किलोमीटर असल
दोन किलोमीटर.
हम्म
हम्म
असं माझ्या मित्राच्या बहिणीला पण जॉब लागला.
कुठला लागला?
अहमदाबाद लागलाय.
कुठे?
अहमदाबाद गुजरात.
गुजरातलाय होय, होय आमच्या पण ग्रुपवरर परवा दिवशी सरांनी टाकलेली अ ह्याच होत ते खरं
हम्म हम्म
हम
हम् हम्
खरं तर याच्या माहिती नाही ना मग त्याच ते कोर्स आहेत ते त्याची फी आहे बत्तीस हजार, तेत्तीस हजार फी आहे पस्तीस हजार.
एका वर्षाची?
वर्षाची नाही तीन चार महिन्याचा
हम् हम्
तेच कॅडा तीन पीएलसी तीन आहे ना ऑटोमेशन्स आहेत ना ते सगळं
हम्म
मग त्याची फी आहे या मग आता माझी मैत्री नाही गेल्या तिथं विचारल्या त ना एक दोन ठिकाणी पण एक एक ठिकाणी कसं सांगतात पहिल्यांदा की हा प्लेसमेंट हाय हे आहे ते म्हणजे असं करून देतो लावतो शंभर टक्के खरं ट्रस्ट पाहिजे न कोणतरी असं तिथन ओळखीच काहीतरी पाहिजे
होय जेवढं प आता आमच्या इथे चालल्यात पुण्याला कोड साठी
होय इथं नाही आहेत कुठं कोल्हापूर साईडला कोर्स नाही आहेत
मगकोटयत
इकडं आपण पुण्यालाच जाय लागते म्हणजे जर पुण्यालाच जाय लागते कोल्हापुरात फक्त बेसिकच
पुण्यालाच गेयला चांगलं असते सगळं भेटते पुण्यात
अरे भेटते घर नाही तसं नसते कसं एकट एकट दोघं जाऊन चालत नाही असं जास्त जण मित्र असले त्याने म्हणजे मग परवडतेय बघ तिथं
हम्म हम्
आपल्याला म्हणजे कसंच रूम तीन सगळं आपलं निघायला पाहिजे नाही कॉन्ट्र्रीब्युशन निघते नाही जर जास्त जण आपण असलो तर
होय म्ह एक रोम जेवणाच वगैरे असंही भेटय पाहिजे ना सगळं
हा तसं असतेय आणि आपण कसं कामा जॉबला जर गेलो तर कसं कॅनटीन वगैरे ते नसते पण आता तुम क्लासला म्हटलं तर आपल्याला कोणतच देणार आहे
कॅन्टीन बघाला पाहिजे बाहेर कुठं तररी बघाय लागते ना असंच की कुठतं दुसरीकडे
तसच असते मध्ये मुला मुला जास्त जण असले की आपलं कॉन्ट्र्रीब्युशन निघते तस पैसे पण जातात
हो पैसे सांी इ एवं होणार
हम्मम
बघा तरी पण फ्लॅट वगैरे घ्यायचं म्हटलं तरी पण एक पाच सहा साल म नंतर पाहिजेत ग्रुपमध्ये
होय सहाजण पाहिजे दोघींना काहीच परवडत नाही आता माझी मैत्रिण घेलती तिचं डिपॉझिट घेतलंत पहिल्यांदा दहा हजार दहा हजार तिथ अडकून आहे तिथं
डिपॉझिट साठी व
होय अडकून आहेत म्हणजे तिनं केली नाही ना कंटिन्यू आली मधूनच सोडून
हम्म
आणि आता पैसे आता देणं झालेत ते तिथं दहा हजार तिचं दहा हजार अडकून आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आतानी गेले ती आता आणि त डिपोसिझ्ट भरल्या तिथ पाच हजार
झिट आहे ते भाड क्लिअर केलं आणि त्या टिंग नंतर दिले त्यावे देतात त्यानी पैसे भरत
होय
हम्म आता आम्ही पण बघणार आहे पाच सहा जणांच्या मध्ये
हम्म हम् ते पाच सहाजण असलं की कसं आपल्याला बरं पडते.
हो
बाहेर कुठ तरी गेल एक
तेच बर पडते इकडे काही परलवडत नाही असं
हम्म
हम्म
आता कोणत्या कोणत्या सेमिस्टरला असतो आता..
थर्ड सेकंड झालं...
फर्स्ट पण झालं तुमचं....
होय वय झाला...
फर्स्ट ला मग तुला किती मार्क्स पडलेला...
मार्क्स कस सी जी पी असते...
हा मध्येच की सी जी पी घेते होता...
आठ...
आठ होता हुशार आहेस की तू...
पैसावर ना...
ह् माझा आठ पर्यंत कधीच द्यायला नाही सी जी पी...
काय सगळ्यांच सगळ्यांचा साचा फुडा असतो की....
सहा सहा पण म सहा पण सहा सात पर्यंत माझा सी जी पी आहे..... आणि... त्याच्या पुढं माझा नाही जायला आठ पर्यंत तर कधीच नाही बघू आता ह्या टायमिंगला शेवटच्या ह्याला गेला... तर गेला....
हम्म मी इंटरनेटच्या मार्कावर कधी बसत नाही....
हम् हम....
हम्म..
नाही माझं काही कधी व्हायरस नाही....
आमचं आ ते जवढं.... हो....
आमच्यातले म्हणजे त... एक्समला लेय हे करता आणि आम्हाला कसं... अ जो सिलाबस आहे तो पण कमप्लीट करत नाही व्यवस्थित अस... नोट्स वगैरे तेन द्यायचं आणि कसं ऑन द स्पॉट कधी पण सांगायचं एक्झामच हे मग अभ्यास करायला टाईम पण... होय तुमच्या तर सारखे असतात....
एक्झाम असतात आणि सिलेबस तर अजिबात...
खरं तुमच्या सारख्या एक्झाम म्हणजे तुमचे ते टेस्ट वगैरे घेतात...
टेस्ट नाही ते ते मार्क असतात ना युनिट टेस्टच.... ते ह्याच्यासाठी घेतात इंटरनल मार्कससाठी....
तेच की पण त्यातन तुमचा सराव होतय ना मग तुम्हाला फायनलला तुम्हाला बरं पडतंय...
काय बर पडतय तुमच्यात फायनल एकच असत्या...
नाही आमच्यात तीन असत आ अ... अ से वन सी ए टू आणि एम एस सी एक असत्या.
आमच्या बघ....
दहा दहा दहा दहा मार्काचे असत्याता आ दोन... आणि एक असताना एम एस ए असते ती वीस मार्काची असते या...
हम्म...
एवढंच घेतात आणि त्याच्यानंतर ना मग डायरेक्ट एक्स्टर्नल आणि... म्हणजे ज का सबमिशन असे ते कम्प्लीट करायच...
हम्म...
तन म एक्स्टर्नल...
आता आमच्याला बघ कसं असते आमच्यात पहिला.... म्हणजे कॉलेज चाल झालं नाही आम्हाला पाच युनिट असतात एका सब्जेक्टची...
हम् हम....
मग कॉलेज चाल झालं एक महिनायाचे दीड महिन्यात पहिलं सेशन असत्या...
हम्म हम्म...
मग पहिली सेशनल दोन युनिट वर असत्या मग ते... दीड महिन्यात ती द्यायची, ती असत्या, प... पस्तीस मार्काची असत्या मग तीस मध्ये, समज मला वीस पडलं
हा हा
हे वीस मार्क कॅल्सी करत्यात काय, त्यानंतर सेकंड सेशनल सेकंड सेशनल, तीन ते पाच लास्ट तीन असतात ना... युनिट त्याच्यावर असत्या ते पण तीस मार्ज ए. तिथं मग मला समज, तीस पैकी वीस पडलं मग वीस... वीस भागिले चार करायचं... वीस म्हणजे दोन्ही चाळीस झालं, चाळीस भागिले, चार किलो, दहा झालं
हा हा
दहा आणि कॉलेजचं नाय... पंधरापैकी म्हणजे, टीचर सब्जेक्टीचे पंधरा पैकी किती मार्क देईल तेवढे देईल. असं मला पंधरा पैकी दहा दिलीत... तर मला इथं मिळालेलं दहा त्या दोन सेशनमध्ये... कऊट, कट, कटं करून मार्क ते.. आणि इस... हीनं... इंटरनलने दिलेलं दहा असं माझं वीस मीन झाला
तुमचं टोटल काढत्यात... सगळं एव्हरेज
हा... म्हणजे वीस झालं आता, आणि हे जे, पेपर जे असत्यात, त्यानंतर, हॉल... होल सिलेबस वर म्हणजे पाचच्या पाच युनिट वर
एक सेमिस्टर ठिवतात... त्या असत्या... पेपर असतो पंच्याहत्तर मार्कचा
हा हा
मग त्या पेपर द्यायचा, त्या समज मला, म्हणजे पास व्हायला आमचं पन्नास पडायला लागतंय मला इथं, कॉलेजकडनं मिळालेले वीस मार्क हायेत मला फक्त तीस मार्क पाडायला लागत्यात
हा हा
असं ए... तर एकाद जर मार्क कमी पडली तिथं, की वाट लागतीया
हम्म... हम्म आमच्यात तसं म्हणजे... आमच्यात कसं करतात, जरी मार्क्स कमी पडलत तरी... आम्हाला कसं, म्हणजे जर... ज्यां... ज्यांना जास्तच कमीेएत
हुं.
जे फेल वगैरे झाल्यात, किंवा आता टेस्ट देत त्यांना सुद्धा, एकेकांना कसं, झिरो पडतंय नं
होय.
हा, मग त्यांना मग नंतरनं रिएक्झाम त्यांची अरेंज करतात आणि मग त्यांना मग
रिएक्झाम कशी असत्या... सेमिस्टर टू सेमिस्टर, आता समज, फर्स्ट सेमिस्टरला बॅक लागलं
हा हा
ते बॅकला लागला की मग सेकंड सेमेस्टरला द्यायचा. आधी मधी द्यायला येत नाय... सेकंड सेमिस्टरला थर्ड सेमिस्टरला आणि फोर्थ सेमिस्टरला म्हणजे पहिलाच नॉर्मल... त्यातून सिल्वर आणि गोल्डन, असं असतंय. आणि समज तू गोल्डनला विषय नाई सुटला
हा हा.
तर वाय डी पडत्या.
आमच्यात पण तसं असतं... सोड, अ... जर माझं आता फायनलला जर आमचं बॅक राहिलं तर मग असत्या, एमसीक्यू टाईप एक्झाम असत्या
हुं
मग त्यात जर नाही सुटलं, तर मग सप्लिमेंट्रीला... करायला लागतंय
हम्म! हम्!.
हम् हम.
हा चालते ठेव का तर?
हां ठेवा.
रिकामा ऑडिओ